हॅलो
हा येतोय आवाज हा हो येतोय येतोय व्यवस्थित
येतोय ना. हा हा
हो झाले जेवण वगैरे सगळं झालं हो म्हटलं आता हे काम कंप्लीट करुन घ्यावा किती किती करायची ते कळत पण नाही तिथे
नाही ना नाही ना मी त नव्यानेच जॉईन झालेली आहे. पण चालू आहे म्हटलं कोणी फ्री दिसलं तर करून घेऊ असं नाही का हम दिसला फ्री तर मग कसं कोणी हे केलं तर मग कसं करून द्यायचं आणि संध्याकाळी कसं कोणाला खास नाही आपण कॉल करू शकत
हो हो बरोबर आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या टायमिंग नुसार असत सायकाळी. हो
नाही का हा.
हॅलो कोणाच्या घरात अच्छा हो. हो नाही याच्याआधी मी माझी पण बहीण आहे तिथे ना मग तिचा आणि माझा झाला. हे कॉल कस म्हटलं ती ह ती म्हणे मला झोप येते म्हटलं झोप. मग मी बघते कोणी आहे का म्हटलं असं. झाले तुमचे जेवण वगैरे?
हा जेवण वगैरे झाल्या जेवण तुम्ही रोज एवढ्या उशिरा जेवण करता का मग
नाही नाही बराच वेळ झालाय आमचा आमच्या घरामध्ये असं म्हणजे साडेआठ नऊ वाजतात.
हो हो हो.
आमच्याक लवकरच होतं जेवण कारण काय उशीरा जेवण केलं का मग काय वजनवाढीचा प्रकार होतो निर्माण मग काय ऍसिडिटी वाढते खूपच अगदी पचन होत नाही. नाही का मग त्याच्यामुळे वजन पण वाढतं मग असं.
हो.
हम्म, आणि सध्या कसं वजन वाढीच जास्तच चालू ये सध्या
हो वजन वाढण्याच कारण अ बऱ्याच गोष्टी आहे. खाणं पिणं म्हणजे तुम्ही म्हटल्या ते पण झोपे च झोप वेळेवर घेतली नाही किंवा जास्त घेतली. कमी घेतली हे पण ना वजन वाढीचं कारण आहे.
असलेलं वजन वाढवता येत पण वाढलेलं वजन कमी करायला खूप हे त्रास होतो नाही का हम्म हम्म त्याच्यापेक्षा आपणच काळजी घ्यायची वजन जास्तीत जास्त मेंटेन ठेवायला.
हो पण ना काही गो गोष्टींमुळे म्हणजे आपण आता सगळे घरात आल्यावरच आपण जेवण करू शकतो.
हा हा नाही मग मी तेच म्हणते ना आपण किती जरी ठरवलं ना तर आपण काही नाही दोन दिवस करू चार दिवस करू पाचव्या दिवशी आपल रुटिंग तेच ते तेवा येशील अस होऊन जात अस नाही नाही श नाही श प्रॅक्टिकल नाहीच होत नाहीच होत ते फक्त एवढेच एक खाताना थोडस काही गोष्टीची काळजी घ्यायची थोडीशी नाही का जर वजन जास्त असेल तर वजन व्यवस्थित असेल तर मग काही गरज नाही नाही का.
हो बरोबर ये तुमचं
नाही यायची फक्त काळजी घ्यायची कारण सध्या कसं ये फारच झालय थायरॉइड बी पी शुगर कॉमन आजार झालेले आहे ते. नाही का कोणाला इझी इझी होऊ शकता कोणालाही आजार असे हे वजन वाढल्यामुळे
हो हो इझी होताय डायरेक्टली
नाही का
म्हणजे काही अ त्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे थॉयरेड झाला बीपी झाला आओ लहान लहान मुलांना सुद्धा ये आता
हो.
हम्म
आव साधा आता पाऊस येतो ना ताई तर या पावसामध्ये सुद्धा म्हणजे कधी कधी म्हणजे असे- बघा काही काहीना म्हणजे असं इन्फेक्शनचा त्रास- होतो फंगल इन्फेक्शन वगैरे. नाही का? काही काहींना. हं.
हं.
असं म्हणजे या ओल्या वातावरणामुळे सुद्धा त्रास होतो कोणाकोणाला.
हो. हे ओल्या वाट- वातावरणामुळे त्रास होण हे फंगल इन्फेक्शनच कारण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे- हे पावसामुळे ना कपडेही सुकत नाही. आणि काही वेळा काय होतं की ते आंबटओले कपडे आपण तसेच घालून घेतो. त्यामुळे मग हे फंगल इन्फेक्शन व्हायच- कारण आहे किंवा मग कुठल्या त्वचेचे आजा, आजार जे असतात ते. त्यामुळे होतात पावसामध्ये आणि सगळ्यात- महत्वाच कपड्यांवरती जी काही म्हणजे आपल ऑलरेडी आपण एक दिवशी दिवशी घातलेले असतात आणि- त्याला घाम वगैरे आलेला असतो आणि ते दुसऱ्या दिवशी आप - -ण धुवायला टाकतो. मग ते जंतूच मरत नाही ना उन्हामुळे? ऊनच नाही तर - ते जंतू परत तिथे जशेन तसेच असतात. आपण कितीही स्वच्छ धुतले पण ते जंतू तिथे आहेच ना? मग ज ते फंगल इन्फेकशन आधीच झालेलं असेल तर ते वाढत वाढत अजून वाढत जातं. हे पावसामध्ये म ते जास्त वाढण्याचं कारण आहे.
म पावसामध्येच जास्त वाढत ते. नाही का? कारण उन्हामुळे काय होतं बॅक्टेरिया सगळा मरून जातो. नाही का? पण पावसाळ्यात- काही चान्सच नाही. आपण जरी वॉशिंग मशीनला जरी कपडे धुतले तरी- ते ओल राहतेच नाही म्हटलं तरी.
हो.
हं. त्याच्यामुळे कसं होतच. आणि काही काहीना घाम वगैरे जास्त येतो.
हो. खरंच. आणि त्याच्यात तो पण एक कारण आहे. ते पण फंगल इन्फेक्शनच. हं. हं.
हां. आणि त्याला कसं पथ्य पण पाळायला पाहिजे काही गोष्टींचे.
हो. म्हणजे तुम्ही तुमचा टॉवेल व्यवस्थित ठेवलाच पाहिजे. कुठेही या म्हणजे अंंघोळ झाली कुठेही फेकला नाही पाहिजे. त्याच्यानंतर- परत आपला टॉवेल आपणच युज केला पाहिजे.
आणि ते कस पूर्ण, ते फंगल इन्फेक्शन पूर्ण क्लिअर पण होत नाही माझ्या म-
हो नाही होत. म्हणजे होत ते पण त्याला थोडा वेळ लागतो.
हा. पण मग कसं? जरी समजा ते असं पावसाळा आला का परत होतच असेल ना कदाचित?
ते एवढं मला माहिती नाही. कारण म्हणजे माझ्या ऑ ऑ- पाहण्यात तरी अशी अजून असे केस नाही आलेली नाहीए ना म्हणजे कोणाला झालेलं नाही असं माहि- -झ्या बघण्यामध्ये. पण मला असं वाटतं कि ते होत असेल पण त्याला वेळ लागतो. त अस. हा म हा. हा. आणि त्याच्यात- हा. त्याच्यामध्ये आपण साबण वेगळा वापरला पाहिजे. असं म्हणजे त्यावे आपण असं पण नॉर्मली आपला साबण वेगळाच वापरला पाहिजे. असं. हं. हे पावसामुळे खरंच खूप सारे प्रकारचे रोग तयार होतात. म्हणजे आत्ताही - कडे तर किती आहे. नाशिकला तर एवढा पाऊस आहे तर ऊनच पडत- नाही तीन, चार दिवसापासून हा पण मुलांना शाळेत जायचय. आता मुलांच जर म्हंटलं तर मुलांना तस शाळेत जायचंय. काही मुलं पायीपाई जातात. ठीक. मग त्यांना ते शूज घालून जायचचे, मग ते शूज ओले राहता आणि ते दिवस भर ते शूज ओले राहाता म्हणजे त्यांना ते इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्त असतात. एकतर मुलं मातीमध्ये खेळतातच, चिखलात खेळतातच. पाण्यातून जातीलच मुलं आणि याच्यामुळे मुलांना सुद्धा स्किनचे प्रॉब्लेम व्हायला म्हणजे वेळ लागत नाही.
नाही, बरोबर आहे ना.
कारण दिवसभर तो शूज असतो पायात. तसेच ते सॉक्स ओले, तसाच तो शूज ओला. असं.
ते सर्वात जास्त आजार हे इन्फेक्शनच्या पावसाळ्यामध्येच होता जनरली.
त्याच्यामुळे मुलांना सर्दी, खोकला लगेच, त्यामुळे जास्त करून मुलांना सर्दी, खोकला त्यामुळे सुद्धा येत अस ते. मला असं वाटत शूजमुळे
अवघड होऊन गेलेले आहे पण आता. नाही का, कारण पाऊस पण एक तर थांबत नाही. तो बारीक बारीक जिम जिम जिम जिम चालूच अस तो एक तास दणादण येऊन मोकळा झाला ना, मग काय वाटत
मग का, हे सगळ्यांनाच आहे माणसांना पण आजार. हा पिकांना पण आजारे. आणि धोराण हा सगळ्यांना पिकांना सुद्धा आजार आहे, कारण पिकांना जसं थोडस तरी ऊन पाहिजे ना. जास्त पाऊस पडल्यानंतर, पिकाशी हिर
प्रमाणापेक्षा जास्त झाली, आती झाला का माती होते.
हो हो, आता आमच्याकडे ड्रॅगन फ्रूटचं झाड होतं अ त्याच असं आहे की, पहिला पाऊस पडला की त्याला फुलं येतात. हा पहिलाच पाऊस पडल्या अन् त्याला भरपूर प्रमाणात फुल आली होती, पण ते मागे इतका पाऊस झाला ना की, ते फुल आल्यानंतर त्याला ऊनच मिळालं नाही. फळ तयार होण्यासाठी. ते सगळी फळ खराब झाली म्हणजे जवळपास आठे एक फळ आली होती त्याला, तेवढी ला तेवढी खराब झाली आणि आता हा परत एक फळ आलेलं आहे त्याला. फळ तयार आहे, पण त्याला आता ऊन मिळायला पाहिजे. नाही ऊन मिळालं तर, ते पण खराब होईल आणि पहिल्याच वर्षाला आलेलं होत म्हणजे वनस्पतींना सुद्धा ऊन पाहिजे असं.
हो, बरोबर आहे ना. खरंय.
थोडा पाऊस पण पाहिजे त्यांना, त्याच्या पण त्याच्या प्रमाणात त्यांना ऊन पण पाहिजे.
नाही, बरोबर आहे ना. आता झाडांना पण नाही का प्रमाणापेक्षा जास्त पाणी गेलं, पावसाचं म्हणा किंवा आपण टाकतो ते तरी ते झाडं खराब होऊन जाता ना.
खराब होऊन जाता आणि ऊन पण त म्हणजे प्रत्यला पण तेवढं मेंटेने, तसं आपल्या माणसांचं पण तस आपण पण तेवढ्या प्रमाणात जेवढं अन्न खातो, त्याच प्रमाणात आपण पाणी पण तेवढंच पिलं पाहिजे. बघ. बरोबर आहे की नाही. जस झाडांच तसंच आपण पण आपल्या बॉडीचं असतं की आपल्याला पण पाणी दिवसातून अ जेवढं लागतं, तेवढंच पिलं पाहिजे, नाहीतर आपण कामामध्ये असतो आणि पाणी विसरून जातो आणि मग बऱ्याच वेळा आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होतं मग डॉक्टर सांगत असतात की पाणी प्या पाणी प्या कारण आपण दिवसभर तेवढं पाणी पित नाही ना आणि कमी पाण्यामुळे आपल्याला युरिन इन्फेक्शन पण होऊ शकतं.
हो हो ते पण तो पण एक आहे बर का
हो मला उन्हाळ्यात होत ते कारण मी भरपूर पाणी पिते पण डिहायड्रेशन खूप होत हा त्यामुळे मग तो तो एक म्हणजे कमी पाण्याचा तो एक तोटा आहे. आणि आपण विचार करतो कि हे आपल्याला असं कशामुळे होत असेल हा म्हणून पाणी पण अस माणस म्हणजे जस झाडांच तस आपलं सुद्धा आहे नाही का हा पण ते झाड पण कंट्रोलमध्ये ठेवता आपण स्वतः कंट्रोल मध्ये नाही ठेवत आपल्याला वाटलं ते आपण खात असतो. एखादी गोष्ट चांगली लागली का तेवढ्या प्रमाणात आपण जास्त प्रमाणात खातो असं
बरोबर आहे ना हम् हम हम छान वाटलं तुमच्याशी बोलून काय
हो मला पण हो हा मग असंच काहीतरी एक एक विषय आपण घेत एकदा तर हम एखाद्या बोलू आता उद्या प नंतरच आपण कोणत्या विषयावर बोलायचं तरी पण
हा ठरवून आपण तुम्ही पण थोडसं ठरवून ठेवा मी पण चा ठरवेल
ठीक आहे चालेल हो हो
बोलू जरा
हो हो हो हो आपण बघूया काहीतरी नाही ना अजून बाकी आहे आपलं थोडंसं
आहे का
हो हो काहीच तर नाही नाही अजून बाकी आहेत
चालेल चालेल
बघू आपण केस वाढीचे वगैरे काहीतरी वेगळे काहीतरी बघु आरोग्यावरतीच झालंय तुमचं नाही तर मग आपण रोजगारावरती बोलूया किंवा मग आपण बघू कचरा हम घरातला कचरा याच्यावरती असं काहीतरी बोलूया आपण मग
हा चालेल ना चालेल ना
हो ठीक आहे, चालेल मग करते मी बंद हा तई हो बाय बाय
बाय बाय